हॅलो हॅलो आवाज आवाज ओके जेवला काय
जेवल बघा आताच
हा हा लवकर जेवण झाले की
ह झाला एकटी आहे ना घरात
हा हा मग ही शांत आहे का पिल्लो
पिल गेले बाहेर खेळायला
हा बर बर मग श्री कधी आता यायचाय फोन
आता या लागले
या लागले होय बरं बर मग येईल काय तरी किती वेळ लागेल मनक
यायला अकरा बारा वाजतील
होय
ला लांब आहे ना लई लांब आहे गाव
कुठल्या गावी
बिजापूर
अगो भाई विजापूरला गेलायता य
होय विजापूर पुढं परत एक तास जायचं
अगो भई विजापूरसन पुढं एक तास
हो
हम्म हम् हम्म हम पाप कंटाळ असल पाप ते पोरग होय बाई नाईट तरी नाईट नव्हती म्हणून बर झाल नाही तर झोप पण होत म ना पर्र
होय होय नाईट ना डे आहे
हम्म ते आणि बर आहे मग तेच म्हटलं आता म्हटलं वहिनी आ फ्री असणार म्हटलं मॅसेज करून तरी बघूया म्हटलं कॉलेज डायरेक्ट केला करू काय म्हणून
हा मी रोज फ्री असते त्याचं काय काम नाही घरात तर सकाळी साऐकक संध्याकाळीच ऐकक तेवढच दिवस पूर्ण निवांत असतो मी
होय का नाही तजे का माहत नव्हतं ना मला हा म्हटला मला जरा स रेस सांगितले म्हणून
हा
हम्म मगता ग उलट्या वगैरे होत नाहीत ना
उलटे काय होत नाही गोळे ह्यायचे आल
चालू आहे
ग होय गोळ आहे ना काय होत नाही आता
मग बरं तेच म्हटलं बोघ्या म्हटलं काय काय वईली आवरल्या वगैरे काय नाही आता काय दोघींच एक जायच म्हटलं काय स्वयंपाक पण असेल सकाळचाच
नाही काय साहेब आहे का आता फोन करून सांगतो म्हणलं. कर म्हटले तर करायला पाहिजे दोघी जणला आता याय लागलं ना. बाहेर करतो म्हणून सांगितल्या काय बाहेर करून येतो म्हटलं तरी पण बाहेर चांगलं नाही असलं तर घरला येऊन जेवतो. सांगतो म्हणून सांगितलंय फोन करून सांगितल्यावर करायचं नाही तर नाही.
हम् चालतेय की काय आता एवढ्या वेळाने काय करतोय का बाहेरच खाऊणीये बाबा म्हणाव त्याला काय आता येऊन अकरा बारा वाजणार त्याला कधी बाई करतेस.
अ नवरा खातात तर सासू खात नाही बाहेर आंघोळ झाल्यावर खा अंघोळ झाल्यावर जेवतेेत ना.
हा हा हा हा हो. ह् ह् मग आताच करून तुमच्या सोबतच करून ठेवशील का नाही मग जरा असं काहीतरी भाकरी किंवा कायतरी भाजी
मी जेवणच केलं नाही आता सकाळी केलं तर तेच सकाळी केलं तर तेच खाल हय
हा हा हा.
वेखन अरे एक एक भाकरी एक भाकरी कुठं करू होता भाजी पण आहेय तेच खाल पंटाळ येते मला पण करायला.
पोरगी पिलूरला
पोरगीला भात दूध खाल्ली ते भाकरी पण खाल्ली जरा
हा मग चालते की.
ती काही भाकरी आमटी काही खात नाहीती भात दूध चपाती दूध
होय काय म्हणजे सपपकत लागते अजून
होय लागते जबरदस्तीला जेवन तरर जेवते. नाही तर नाही जेवत नाही पाप्पा समोर तेवढेच खातेत आमटी
हा हा हा हा. बर आहे की मग आई सांग काय त्रास होतय वे बाबाासोबत खात्या
होय बाबा मारतेय.
हा असं आहे व कुणाला भीतीया प तु मग तुम्हाला भित्या का श्रीला भित्या
पपला
होय काय मग चालत क चांगलाय चांगलाय कुणा तरी भीती तू एक तर तुमची नाही तर त्याची तरी भीती पाहिजे.
मला ला परत मला आवाज करता येत त ग बसतो मला मला मारते.
होय आगाव ऐके पोरगे म
प पप्पा असली तर गप्पत जे होत्या. ती तिखट असू दे आमटी असू दे काय असू दे.
हम्म भारी आहे की मग आगाव आहे पोरगी मग शिर शक्यासारखी झाल्या मग शिरक्यासारखी झाल्या मग.
होय. मी प मी पण तेच म्हणतो मी नाही असं म्हणतात.
होय होय शिरक्यासारखेच आहे मग आगाव
मीलाय शांत शांत आहे म्हणतात.
हम्म शांतय मला म्हणतय बायको माझी लई वांड हाय म्हणून सांगतोयआम्हाला
हा वांड हाय.
हम्म बाहेर दिसते म्हणजे तस कोणणच म्हणणं मला म्हणते माया्याजवळ तेवढे डाळडूर करते आणि नंतर गप्प असत म्हणतय मला मी म्हटल बघताना असं काय वाटत नाही बाबा ग बस म्हंटलं
नाही तसच
मलाच डाडूर करते सगळ्यांसोबत गप बसत्यात मला डाडूर करते त्या म्हटलं तो हाक असतोय म्हंटल बायकोचा
हा होय होय नवरा आहे हा कोणाला करू नवऱ्याला एकट्याला करायला हाय मला
चान्स आहे होय मी पण तिला तेच म्हणलं आमचं पण तेच आहे म्हंलं त्याला
हा
मला म्हणते सगळ्या असल्याचईच वाटतं म्हणते मला म्हणते माझी बाजू घ्यायची सोडून तिेच घ्यायलाय असं ला हाय यो काय नवच मग कधी फोन केलता
आताच केल तर
आत्ताच केलता होय हाहा
हो दहा पंधरा मिनिट झाला
ह हा हा बाकी
बाकी काही नाही बघावा म्हणजे स्वीट काय करालय
यचं म्हट तर रावघोडच हॅलो
का नाही हा हॅलो
हवला अ एक मिनिट नाही ऐकू येत नाही एक मिनिट थांबा अ का बर नाही ते रिचार्जला हे आलत म्हणून म्हटलं माझा फोन चालाय तुमचं तुम्ही घ्या म्हंटलं हॅलो
हा हॅलो
हा ऐकूया आलेय ना
हो आले
हा हा हा चालते तेच म्हटलं मग मला म्हंटलं म आमचा श्री क्लासला गेलाय बघा आता साडेसहाला गेलाय आता येत ते हा आता दुसरीला आहे ना तो पण त्याला पण कन्नड विषय आहे बघा वेणी
कन्नड हाय तर कन्नड बोलायला कन्नड बोलायला येते काय तिला
कन्नड आ आत्ता दुसरीला आहे ना तो कन्नड बोलायला येत नाही पण लिहायला ते नेतय त्याला
लिहायला वाचयला येेतेव
हा लिहायला वाचायला येतय त्याला आता कन्नड वगैरे अक्षर पण छान आहे त्याची आमच्याकडं कर्नाटक आहे ना त्याच्यामुळ कनी बाॉ्ड्रीवरच आम्ही त्याच्यामुळं होय
आ आमच्या हिंदी नाही आहे
नाही आहे
ह हिंदी सातवीला येते
होय का
अ आम्हाला पण सातवी ला आलं आमचं पण कन्नड हा खरं हिंदी सब्जेक्ट असते आला एक
आमच्या इथं मराठी आणि हि कन्नड आहे मराठी कन्नड आणि इंग्लिश
हिंदी
हिंदी नाहीये
नाही आहे मला कन्नड इंग्लिश आणि एक सब्जेक्ट हिंदी
हा हा हा मग बरं म्हणजे त्याच्यामध्ये हिंदी पण शिकवले ते
हिंदी मरा म्हणूनच मराठी सगळं वाजायला येते
हा ते मग तर बरं झालं मग ते क हे चांगलं आहेत हा
लिहायला वाचायला सगळं येते मराठी
मराठी हा व हिंदी आली की मराठी य खरं ते मग आहे
ना म दोन
अक्षर एकच असतात पण त्याच्यामध्ये कसं आहे जास्त करून दोन म्हणजे ह्याचे काम देतला
उच उच्चार वेगळे येतात फक्त बोलायचं हा उच्चार जरा अर्थ स् जर वेगळा येत
हा सोलपूर वेगळे येते हां ते मात्र आहे नंतर मग बाकी सगळं हा बाकी सगळं अक्षरे एकच असत होय याच्यामध्ये जास्त करून ना दोन म्हणजे कुठला का काना एक मात्रा अस ना त्याच जास्त असतोय जी किंवा दोनो असं मराठीमध्ये तसं नाहीय दोन विषय झाला कि विषय संपला अस हिंदी पण कसं बरं आहे कारर कन्नड सगळ्यात भारी आहे आम्हाला इकडं तर कन्नड पाहिजे बाई काय सांगताय
कन क्नड टफ आहे लय हिंदी इंग्रजी हिंदी इंग्लिश सोप
होय
हम्म मला कन्नड स प त्या हिंदी सब्जेक्ट लाही आवडते होय हा मार्क्स पण हिंदीला जास्त आहे कन्नड पेक्षा
हम्म
सगळ्या सब्जेक्ट मध्ये हिंदी हिंदी सब्जेक्ट ला मार्क्स जास्त आहे मला
भारी आहे की मग आम्हाला काय वा हंदी च असायच आमाला काय इंग्लिश हिंदी होत कन्नड काय न्हवतच त्याच्यामुळे काय विषयच नाही आम्हाला
ते का पूर्ण महाराष्ट्र आहे ना
होय महाराष्ट्र आहे हो कन्नड नाहीच आहे मी तर मग तर आहे तो ऑप्शनला आहे चालतं
ते बॉन्ड्री मध्ये हाय म्हणून हाय कन्नड ह
च्या इथन कसं निप्पाणी जवळ पडतें ना एक पंधरा किलोमीटर आहे निप्पाणी
हा हा
हम्म त्याच्यामुळ होतय ते
निपाणी पूर्ण कर्नाटक आहे
हो निप्पाणी पूर्ण कर्नाटक आहे
हम
हम्म अली अली चिमणी आली स्वयंपाक झाला सगळा आता जेवायचं आता मुलगा आला कि मग जेवायचं
हम
आता तुम्ही येता काय आली तेच म्हणून म्हटलं आवाज आला चिमणीचा ए श्रीषा श्रीषाच नाव ठेवलंय ना
श्रीता
श्रिता
हा
हम्म हम् हम् थांबा मी कट करतो आणि परत लावतो थांबा हॅलो
हा हा हा हा अलावा
आणि परत लावतो
हा हा